बोला
हा देत
येतो आहे
कुठे या आता घ ररी
हा रुमला आहे
झालेड्युटी संपली
संपली आमची ड्युटी
कुठे होती ्युटी आज
आम्ही शहाण्याला गेलो होतो.
शहाणा!
हां!
हम्म काय काय काम दिले हो ते आज -
शाण्याला आम्ही जेवण बनवण्यासाठी गेलो होतो पार्टी पण करण्यासाठी गेलो होतो. पण तिथे गेलो. आणि तिथे समजलं की पूर्ण गाव बंद ठेवलं आहे सरपंचनी -
काहा
कुठलेच दुकान उघडे नव्हते कुठलीच अंगणवाडी उघडी नाही हो्हती कुठलेच लोक घरी नव्हते जो पण घरी राहील त्याला दंड लागेल
का बरं असतं
असं याच्यासाठी की पाऊस पडत नाही तर सगळे पाणी मागायला जाते म्हणे प्रत्येक घरचे पाणी बगायला बाहेर निघतील म्हणे
ह स होता का
असं होतं मग सगळं गाव पाणी मागायला गेल आमचं मीटिंग पण झाले नाही
कदी
आम्ही जाण्याआधी तपास केला होता पण तिथले जे लोक आहेत आमचे इथे ऑफिसमध्ये काम करणारे त्यांनी आम्हाला कळवलंच नाही ते आम्हाला अर्ध्या रस्त्यामध्ये पोहोचल्यानंतर सांगतात की मॅडम आज पूर्ण गाव बंद आहे काल दवंडी पिटोली पण आम्ही विसरून गेलो
बापे
मग म्हटलं आता काय करायचं मग तरी गेली तिथपर्यंत मग
हम्म हम्म
गेली मग काही जे त्यांचे कामं होते ते करून घेतले त्यांच्याकडनं माझे काही कपडे वगैरे थोडे शिलाईन मारायची तिथे टाकून आले मग त्यांच्याकडे दुसरं काय करणार मग
हा
सगळं गाव बाहेर होत सगळं गाव मागात फिरत होत भजनवाल्याच एक गट होता पाणी मागणाऱ्यांचा एक गट होता बायांचा पण वेगळा गट होता अशे तीन तीन टप्प्यांमध्ये जात होते
असंय का
हम्मसत
आमच्याकडे होता आज बारीक बारीक बारीक आला थोडाफार लगेच चालला गेल होता
इकडे पावसाचं वातावरण आहे दुपारनंतर पण पाऊसच नाही आहे मग काय करणार
आमच्याकडे आहे थोडाफार ओलावा
चांगला आहे ना मग तिकडे आहे तर मग इकडे पण पाठवायचं ना काय मग आज काय नियोजन आहे तुमचं संध्याकाळच्या जेवणाचं
गवर्तशंग पोढ्या
हा तुम्ही आज नाही आणलं का मासे कोंबडीचं मटण
उद्या बघूत्या आम्ही आज नाही
ओद्या बघू मते चांगलंय मग तुे उद्या खाणार
हा
आणि हे दोन माकडं कुठे गेली
त्याळ बाहेर खेळत येत ते
हो का
एक लहान आलो तर माझ्यासोबत तलावला
लहान
हम्म
टमोटो आलो
उद्या मोठा वाला होता ना काल
ह
काल मोठं होतं आज मुला मागे लागलं मला बी घेऊन चला हा
वापरे
मल्ला बी घेऊन ला म्हणतात चचाल बो
ह
आलो मग आता फिरून
हो का
हम्म
हो मग मीन तिथं सांगत होते गाडी काढून कुठे गेला माहीत नाही सांगितलं नाही
हा हा
वा
त्या लावला गेलो तर आम्ही फिरायला
अ काा चांगलं कुठलं नाका आणि तर लाव का तिकडचं हरणेमाळाच हरणेमाळच तलाव खूप मोठं आहे का
हा याच्यापेक्षा डबलच
हो का
हम्म
मग तिकडे मासे वगैरे पकडू देतात का नाही
पकोड देता पण लागत नाही ना सध्या
सध्या लागत नाही असं आणि मग हे जे झिंगे पकडतात मोठे वाटले ते कुठे पकडायला जातात हॅलो हॅलो हॅलो हॅलो आवाज येतोय का हॅलो